आवाज येतोय का ताई
हॅलो. हा येतोय की तुम्हाला येतय ना हा येतोय येतोय.
गुड मॉर्निंग
हा गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग काय चाललंय? आवरले की नाही सगळं.
हो आवरले ना, तुमचं आवरलं का?
हा झाल आता जेवण वगैरे झाले. बाकीचे अजून आहेत कामे. काय चाललंय मग आणि तुमचं? हो. आज भरली वांगी बनवलेत बघा.
हो का? छान आहे ना छान लागते भरली वांगी पण.
होय, भरली वांगी होय. म्हणजे आपली इकडच्या साईडची नदीकडची किंवा काटेरी वगैरे घेतलीत ना इथे भरली वांगी करायला खूप छान वाटतात असाय, म्हणजे आपलं शेंगदाण्याचं कूट आणि त्याच्यामध्ये अम् थोडी म्हणजे चटणी, मीठ, हळद मी सिम्पलमध्येच करते. आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर किंवा थोडासा टॅमॅटो असं घालून म्हणजे पूर्ण ते, मिक्स करून घ्यायचं. पूर्ण कुटाचं असं हे मसाला करून घ्याय
ते करून मसाला करून
हा हा ते करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग ते वांगी वगैरे भरायची तशी आणि मग ती फोडणी जिरे मोहरी टाकून फोडणी वगैरे द्यायची. खूप छान होतात म्हणजे अ छान लागतात भरली वांगी आणि त्याच्यासोबत जर भाकरी अस
हो बाजरीची भाक, हो पण जदा तर बाजरीची भाकरी असेल तर जास्त छान लागत.
छान लागतात होय, तुमच्याकडे कुठली पद्धत करतात? रेसिप म्हणजे वांग्यामध्ये वगैरे हा हा.
साधं बा र र्शीचं वांग पण करता आणि भरली वांगी करायचं म्हंटलं ना तर मग अ शंगदाण्याचं कुट प्रेत हे असतं बघा तीळ तुमच्या इकडे काय बोल हा तिळीचा कूट करतो आणि कांदा, लसून पेस्ट ग्रेव्ही, टमॅटो ग्रेव्ही करून त्या तर थोडं पुदिन्याची आणि आल्याची ग्रेवी केली तरी छान लागतय
छान लागते म्हणजे तुम्ही ते मसाला वांगी टाईप असं करताय. असं म्हणजे हा हा हा. आम्ही म्हणजे कसं सिम्पल अशे करतो, ह्याला पण लईच टेस्ट लागते. म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून कणी वांगी ही पण छान लागता आणि एक जण कसं ते कटिंग करून त्याच्यामध्ये डाळवगैरे घालून ते पण करतात म्हणजे एकेक. म्हणजे वां वांगी असं छोट्या छोट्या फोडी करून त्याच्यामध्ये डाळ घालायची टॅमॅटो असं थोडस नॉर्मली कांदा असं घालून मिक मिक्स करून कनी म्हणजे फोडणीला द्याय डायरेक्ट. म्हणजे ते काय भरायच वगैरे नाही तुकडे असतात ना ते फोडणीमध्ये टाक टाकायचे. म्हणजे अशी पण एक एक पद्धत करतात मी तर दोन तीन पद्धतीने करते. वांगी म्हणजे जस होईल तस म्हणजे समजा आता गिरवी वगैरे करायची असेल ना तर त्याच्यामध्ये हो तशामध्ये पण मी करते. म्हणजे खोबरं वगैरे खोबऱ्याच आपलं अ आपलं जे ओल खोबरं असते ना ते पूर्ण अ- हे करायचं काय तर मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आणि ते पण हा पेस्ट करून घ्यायची. टॅमॅटो प्युरी म्हणजे तुम्ही मगाशी सांगितला ना, तशा पद्धतीनंच परत त्याच्यामध्ये काय करायचं, आपलं पीठ असतय ना मिक्सरमध्ये आपण जेव्हा फिरवून घेतोय ना आल्ल लसूण आणि हे घालून कोथिंबीर त्याच्यामध्ये ना थोडसं डाळीचं पीठ घालायचं थोडस जरा. आणि डाळीचं पीठ घालून असं फिरवायचं. आणि ते मिश्रण काय करायचं, पूर्ण असं म्हणजे गिरवी टाईप कसे होते? आपण ह्याला असं नॉनव्हेज ला वगैरे गिरवी करतो ना. तस अस गिरवी करायची ते आणि त्यामध्ये वांगी वगैरे टाक कायची म्हणजे ती पण होत्या आणि नंतर ना तेला म्हणजे असं त अस एकदम असं छान बेटर येण्यासाठी थोडीशी शाई पण घालतात त्याच्यामधे. म्हणजे एक प्रकारचं ते म्हणजे असं पण पद्धती आहेत.
हो करण्याच्या केल्या तस भरपूर पद्धतीने असतात.
पहिला कसं होतं नॉर्मली असं हे करत होती पण आता अशी पण पद्धत आहे म्हणजे ही पण एक वांग्याच्याय. कि एक हे घ्यायचं काय ते कोथिंबीर, ओली मिरची घ्यायची. आलं घ्यायचं थोडस, लई नाही आणि हे घ्यायचं काय ते शेंगदाण्याचं कूट. आणि हे लसूण हे तीनी एक एकदम म्हणजे मिक क्सरला लावून पेस्ट करायची म्हणजे आपल्या मिरची केवढ तिखट पाहिजे किंवा आपल्या अंदाज कळतो ना तेवढं म्हणजे घ्यायचं जेना सप्पक पाहिजे हा मग ते असं कनी हिरवट कलरचं मिश्रण होतय तयार. आणि ते कणी काय करायचं ते भरायचं ह्याच्यामध्ये म्हणजे आपण वांगी वगैरे काप पून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भरून टाकायचं ते पण एवढं भारी लागतय ना. की छान वाटतय म्हणजे अशा पण प्रकारे होते म्हणजे अ विदाऊट चटणीचा हा आ हा म्हणजे विदाऊट चटणीचं पण हे होऊ शकतय.
ह.
म्हणजे चटणी वगैरे जर कुणाला नको असेल ना. तर हे पण छान होतय वग्याची पद्धत असाय म आणि का आज काय तुमच इथं स्पेशल हं?
आमच आज असं स्पेशल असं काही नाही पण आज घरीच आहोत मग तर नाश्ता वगैरे झाला पोळ्या झालाय म्हटलं तर जेवायला आले की मग काही तरी बनूया भाजी.
होय-होय-होय होय आता भाजी पण जास्त आता हे होईना झालेत आता गवारी, वांगी हेच
हो बाकी हिरवा पालीभज्या पण नाहीये ना मग आता अस उन्हाळ्याचं भाजी असं खायला कंटाळा करता सगळं
कंटाळा करतात हो. आणि जास्त ना असं हिरो वगैरे हे आपलं भाजी वगैरे-वगैरे ते नासेल ना मिळव वगैरे तर कडधान्याकडे जरा दुर्लक्षच होते असंय म्हणजे कायतरी करायचं म्हणलं तर हे कसं आप अदोगर वगैरे निवडून आपण ठेवून नंतर लगेच आपण फोडणी टाकू शकतोय आपण असा हाय मग तुम त्याच्याकड आणि कोणती रेसिपी आहे काय म्हणजे भाजी विषयी किंवा काय जे म्हणजे वेगळ्या पद्धतीने होत्या वगैरे
ह. असं विशेष काही वेगळं नाही तुमच्याकडे आणि आमच्याकडे सेम असते. अ तुमच्याकडे मांडे-मांडे म्हणत बघा पुरणाची ती खापरावरची पोळी ती करता का?
नाही-नाही मला ते तेच म्हणजे काहीतरी युनिक कुणाचं तर म्हणजे तुमचं काय आहे काय म्हण तेच विचारायचं होतं आमच्याकड नाही करत तसले. आमच्याकडे ना एकतर पिठावरची किंवा एक तर तेलावरची पोळी करतात पर ते असं मोठे मोठे पोळे असतात ना? मांडेच म्हणतात बघा त्याला म्हणजे एक हा हा ते तसले आमच्यात नाही करत.
नाही आमच्या इकडे म्हणजे आता कसं धोंडा चालू आहे ना तर मग असं मुलींना बोलावलं जातं आपल्या घरच्या मुलींना बोलवायचं पाहुणे वगैरे आंबेरस
मआ
आईचा करता, मांड्याची म्हणजे त्याची रेसिपी कशी एक ते गहू पण वेगळे असता मांडे त्याला मोंडे गहू म्हणून बोलल्या जात, तर ते वेगळे असतात आणि आपल्या साध्या पोळीचे वेगळे राहता म ते गहू हे करायचे न दळले का व्यवस्थित कपड्याने चाळून घ्यायचे, राहता दोनदा ते गहूच गव्हाचं पीठ त्यानंतर मंग ते अस भिजून न ठेवायचं म्हणजे अर्धा आपल्याना समजा पोळ्या करायच्या ना दहा वास त पोळ्या करायचे असेल तर नऊ वाजताच ते पीठ भिजून ठेवायचं एकदम पांतळ भिजवायचं असतं.
त हा
आणि भिजवायला पण त्याला थोडी मेहनत घ्यायला लागते, त्याच्यानंतर आपली हरभऱ्याची डाळ असते ना ती अ शिजवून घ्यायची अन् त्याचं पुरण करायच्या त्यात गुळ म्हणजे काहीना गुळ आवडतं, काहीना साखर आवडती तर ज्याला जे आवडतं ते मिक्स करून अ परतून घ्यायचं ते डाळ शिजल्यानंतर मग हो मग त्याची पेस्ट करायची म्हण जे ग्रेवी जास्त पातळ आपण पुरणाची चाळणी म्हणता बघा त्याला, तुम्ही पोळ्या करत असाल ना?
हा हा हा हा माहिते माहिते, हा ती माहितीये चाळणी हा
पूर्ण असं बारीक करून घ्यायचं, त्यानंतर मंग ते मांडे कर त बघा मंग असं त्याचे उंडे करायचे त्यात ते पुरण भरायचं. परत वरून दुसरा उंडा लावायचा, मंग ते थोडं लाटलं की त्यानंतर हातावरती फिरवायचं राहतं ते
ते एवढं मोठं होतंय की म्हणजे त्यामध्ये दोन तीन तुम्ही म्हणजे पोळ म्हणजे आम्ही ज्या दोन तीन पोळ्या करतो ना, ते एकदमच एकच करताय ना
एकाच याच्यात होऊन जात मग ते अ क म्हणजे आपण कसं माट वगैरे बनवत बघा त्याचं खापर असतं त्याच्यावरती ते भाजलं जा त मग एकदम असं सॉफ्ट सॉफ्ट लागत, अस तोंडात टाकलं तरी लगेच विरगळत एकदम सॉफ्ट बनतो तो मांडा, पातळ असतो एकदम
पद्धत येत म्हणजे आता आम्ही पो इ करताना कस नॉर्मली अ गव्हाच्या पिठाच घिऊन, परत डाळ शिजवून, गुळ घालून त्याच्यामध्ये तुम्हाना माहितच आहे की आपण लाटतो वगैरे किंवा एक एक पिठावरच्या करतात एकेक जण तेलावरच्या करतात ह्या लाटल्या जातात, पण त्या कस अस हाताने करणं म्हणजे हेच आहे की काय म्हणत्यात अवघड पण हाय ना ते
हो त्याला शिकायला थोडी मेहनतच घ्यायला लागते, जेव्हा नवीन शिकतो ना तेव्हा थोडी मेहनत घ्यायला लागते तुटतं वगैरे
अस माट असते त्याच्यावर ते म्हणजे एकदम असं मी बघितलंय म्हणजे हेच्यावर आपलं युट्युब वर वगैरे कि असं पूर्ण अस हा म्हणजे असं पूर्ण हे करतात म्हणजे एवढी मोठीच्या मोठी असतात आणि एकदम पातळ असते. म्हणजे असं काही नाही की बाबा जाड वगैरे हा एकदम पातळ असते. म्हणजे छान वाटते म्हणजे त्याजे गहू पण वेगळे असतात म्हणल्यावर ही जरा ह्याच्या म्हणजे आम्ही जे करतोय ना सणांना वगैरे पोळ्या त्यापेक्षा वेगळच काय तर असणार आहे ते
हो गहू वेगळेच असता कारण की आपले जे साधे गहू असतात ता आपण डेली पोळ्या खातो. तर ते नाही चालत आणि त्या मांड्याचे जे गहू असता ना आणि त्याच्या पोळ्या केल्या तर मग त्या दरोज डेली खाण्यासाठी नाही चालत कारण की ते असं ताट होून जाता म वातड वातड होऊन जात, मग ते गहू स्पेशली फक्त पूर्ण ज्यांना ते गहु केले ना मंग तेवढीच गहु ते जपून जपून एक वर्ष पण काढू शकता म्हणजे आमच्याकडे जेव्हा सण असला ना मत त्या सणा
किलोच्या वगैरे करता म्हणजे जर आता समजा तुम्हाला करायचाय तर अंदाजे तरी किती?
अ म्हणजे आपल्यान ना डाळ किती घ्यायची ना, समजा एक किलो डाळ घ्यायची असेल ना तर
आ.
कमीत कमी अर्धा शेअर बोलता बघा शेअर माहीत असेल ना तुम्हाला माप् असतं ते हा मग अर्धा शेरपीठ लागते. तर पीठ थोडंस लागतं त्याला ल नाही लागत कारण ते पीठ पांगतं ना असं. वरती हातावर घेतलं की तेवढं ते हे होत मग जर एक किलो पो असेल ना तर आता शिरपीट लागत मग
हा हा मे जस मत तुम्ही नॉर्मली आपण जे कटाची आमटी करतो बटाट्याची भाजी करतो तेच करता ना.
हो कटाची आमटी रस आणि कुरडा या बोलत कुरडा या माहिती असेल ना तुम्हाला कर ह कुर्डाया भजे कुर्डाई आणि अस स असतं आमचे. तडे तेव्हा जेवण आणि धोंडा बोलताय बघा ते धोंड्याचे सीझन असल्यावर तिथे असं आपण मोदक बनवतो.
हा, हा, हा, हा.
मोदक सारख हो अधिक महिन्यालाच करता ये इतर वेळेस रसाला फक्त मग राहतो पण या महिन्यात त्याचं जास्त महत्त्व राहतं ना धोंडा म्हणून. अधिक मासाचा मग हो तर ते असं मोदक असताना मोदक सारखंच बनवायचं राहतं काही याच्यात पुरण टाकता काही याच्यात खडे टाकतात काही याच्यामध्ये मिठाचे खडे असतात ना जाड मिठ तर ते खडे टाकलं जात. किंवा मग पैसे टाकले जात पण धन असताना न हे पाच वस्तू टाकून ते बनवायचे. मग ते म्हणजे प्रत्येकाला देवाला पण नैवेद म्हणून दिलं जात. आणि प्रत्येकाला दिले जात. मग जेवणाची सुरुवातच त्याच्यापासून पहिले ते खायचं मग जेवणाची सुरुवात करायची रात्री. म्हणजे आमच्या इकडे असतं या्या महिन्याचं
हो का म्हणजे काहीतरी स्पेशल म्हणजे हे छान वाटतंय करायला हो तुमची रेसिपी ऐकून खूप छान वाटलं म्हणजे मला पण कधी तर ट्राय करायचं म्हणलं तर मी पण करेन ते
हो करून बघा ना.
चालेल चालेल करते करते.
हो तईचायला आपले पण मिनट झाले.
होय होय होय होय ओके छान हा. तुम्हा तुम्हा तुमच्याशी पण ओके.
नाही.